हॅलो रिना हो येतं येतं
हम्म हम्म काय द मला तुमला हे विचारायचं तर तुम्ही मझ सामान प्रोव्हाइड करणार होते ना
हो
हा मग तुम्हाला मी लिस्ट करू का सेंड
हो करा ना मी मेसेज केलाय तुम्हाला बघा व्हॉट्सअपला
हो हो पाहिलं मी पण तू मी पण पाहिलं तली आणि तुम्हाला ती पुन्हा त्याच्या समोर आपले किती पैसे वगैर काय ते सर्व सेंड केलंय मी तुम्हाला
हो
तर हा माला फक्त आहे ना एक भगर ना त्याच्यामध्ये ऍड करायची होती चार किलो भगर ऍड करायचे होते
चालेल ना
हम्म चाल त मगर ऍड करायची होती का असं तुमचं कोणीओ ि आचार्य आहेत काट तिथ की जेणेकरून ते खिचडी ते सर्व करून दिल असं
हो आहे ना
मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा काही भेटेल का पण त्यांच खाण्याची खाण्याची सुविधा कशी आहे काय आहे ते कसे प्रोव्हाइड करतात त्यां बनवण्याची पद्धत कशी आहे काय आहे याची सगळ माहिती सांगता का थोडीफार
हो आमची इथे ना एक सरफ आचारी म्हणून आहे
हम्म हम्
अ तेच आम्ही म्हणजे आता मोठ ते कार्यक्रम जरी असले ना तरी आम्ही त्यांच्याकडेच देतो आणि ते असं देताना पण जास्त असेल ना तर जास्त देतात असं काही नाही की मापात जास्त पण देत आणि पैसे पण काही जास्त घेत नाही एकदम असे परवडेल असेय आणि बनवणं वगैरे ते आता म्हणजे खूप वर्षापासून तेच करताय त्याच्यामुळे ते त्याच काही टेन्शन घेऊ नका तुम्ही
नाही मला काही नाही
एकदम चांगली त्यांची आणि व्यवस्थित आहे सर्व असं
मला खिचडी बनवून घ्यायची त्यांच्याकडून चांगल्या एक शंभर दीडशे जणांची शंभर दीडशे जणांची
कमी नाही ते थोड एक्स्ट्रा देऊन देता असं पूर्ण माझं
अ शंभर दीडशे जणांची खिचडी बनवून घ्यायची आहे आणि पुन्हा आहे ना आपले बटाट्याचे वेफर्स आहे ना अ ते माझे आहेत तिथून घ्यायचे त्यांच्याकडून
पर्सटऊन भेटत काी नाही ते विचारवं लागेल पण खि
हा खिचड्या आणि कसे प्रॉपर पाहिजे म्हणजे कच्चे नको जास्त जळलेले नको किंवा चिकट पण नकोय मला अशी म्हणजे आपली खाण्यासारखे समोरच ं म्हणजे कस चालायचं राहतं त्यांना त्यांना कसं त्रास व्हायला नकोय
त्याचं तुम्ही काही टेन्शन नका घेऊ एकदम व्यवस्थित आहे ते त्याच काही स्थान नाही आहे तुम्हाला कधी पाहिजे ते सांगाचं तुम्हाला तुम्हाला ज्या वेळेत पाहिजे त्या वेळ देखील
मला एक बावीस तारखेला हवंय हो
झालं ना त्यांना आधी सांगून ठेवलं तरी ते देतील वे सांगित तरी देतील तसं काही नाही अजून काय असेल तर ते पण सांगितलं तरी देतील कारण की आता मी समजा काही मोठा कार्यक्रम राहिला ना आमच्या इथे
हम्म हम्म
आम्ही सर्व त्यांच्याकडूनच बनवून घेतो बिर्याणी वगैरे
ओके अस असं कधी काही खर चा आयटम तुम्ही त्यांच्या हातून खायलय काही म्हणजे खिचडी ते कधी खाण्यात प्रसंग येईल का तुम च्याकडे
हा खिचडी घेतली होती म्हणून एकादशी
हा हा का नाहीं अस जास्त लोक कोण काही झालेलं आहे का तुमच्या घरी अस कार्यक्रम किंवा काय त्या कार्यक्रमात तुम्ही त्यांचे किंवा दुसर्या कोणाच्या कार्यक्रमला त्यांच्या हातची खिचडी खायलेत का
हो
असं जास्त तेल नकोय आपल्याला बटाटे पण असे
ते आपण ते सामान तुम्ही देणार आहे का त्यांना घ्या.
नाही नाही मी. देणारे मिस देणारे आता शाबदाने तर तुम्हालाच सांगितले शेंगदाने तुम्हालाच सांगितले तुमचे कोण घेणार. त्यांना देणारी.
आता बटाटे मी इकड मार्केट मधून आणून देणार आहे आणि चिप्स देणार आहे मी. आणि थोडस वाटतय. आणि ना थोड ना त्या बट याच्यामध्ये ना तुमच्या शेंगदाण्यामध्ये ना माझे चार किलो शेंगदाणे आणखी. हे ऍड करा त्याच्यामध्ये. म्हणजे मग आमटी करायची ठरली तर आमटी पण त्यांना करून द्यायला सांगते मी.
बरं.
पण पैशांचं कस काय घेतल ते काय करते म्हणजे. कसं ठ ठवलं.
ह. सगर.
कसं ठरवलं जाईल किती पैसे घेतात ते काय.
आपला.
हम्म.
अ सामान ज आपला असेल तर मग त्यांना फक्त मजुरी द्यायला लागल.
हा तेच तर सामान मी तेलाचा डब्यात घेऊन तेलाचा डब्बा फॉर्च्युून चा.
हा जेवढं लागेल. तेवढं विचारून घेऊ त्यांना का ब किती लागेल किती नाही त्याच हिशेबाने मग तेवढं देऊ त्यांना असं.
एक असं करता कररा का तुम्ही त्यांना आहे ना माझा व्हॉट्सअप नंबर द त्यांना मला. एक दोनशे जणांचं हे करायचं आपल्याला क्षंपक तरी. त्याच्यामध्ये खिचडी आमटी चिप्स माझे राहतील. आणि बटाटे सामान सगळं माजर राहील फक्त तुम्ही मन लिस् बनवून द्या काय काय किती किती लागणार आहे. आणि जिरे वापरायचे नाही किचरीे मध्ये कारण की कसं काही काहीय ज वाप. पण काही काही नाही खात्या दयच अ. मग तर जिरे वापरायचे नाही खिचडी म आणि आमटे म पण नाही.
हा चाल तुम्ही जस सांगशाल तस त्यांना तुमचा नंबर देत. ते मग ते देतील तुम्हाला एकदम मापामध्ये सर्व मग तुम्ही. तेवढंच साबंध आहे त्यांना.
हा तेच सामान देऊ बरोबर. ते घरी पण येऊ शकत का कार्यायला का ते कस म्हणजे घरी आले टेन्शन नाही राहणार.
होत घरी आणायचं म्हटलं मग समजा गॅस वगैरे आपलं राहिल. ठीक आहे घरी बोलवायला पण मग ते समज आपल्या. एवढं मोठं कडेन ते घेऊन ते आपल्याकडे नाही येऊ शकत ना.
ते मग आणून देतील ना पातेले ते सर्व काही.
हा पाात य ते बनवून देतील आणून.
आणून देतील ना घरपोच सेवा करतील ना. ते कारण की तसे मग पुन्हा ते घ्यायला जाणं काही पॉसिबल होणार नाही त्या दिवशी माझं. मग त्यांनी घरी आणून दिलं तर मग टेन्शन राहणार नाही मला असं.
क गाडी असेल तर तुम्ही जाऊ शकता ना.
नाही ना पण गाडीो नाही आहेे ना फोर व्हीलर नाही आहेे ना आमच्याकडे.
मग शक्यतो ते देता क नाही ते विचारावं लागेल.
वाटलंस त्याचे काही चार्जेस होतील एक पन्नास शंभर रुपये ते देऊन टाकता येईल. नाही नाही पन्नासच तस हम्म ते काय पन्नास. शंभर रुपये उचल ते मी लिहन टाकेल का जास्त लांब नाही ते कुठे राहत.
तिला आता कारण की समजा आता त्यांची गाडी राहिली हो त मग त्यांना परत गाडी कराव लागल यावं लागेल मग ते. चरून घ्यावा लागेल. म्हणजे समजा तुमची कोणाकडें गाडी वगैरे असेल तर मग चांगलं होईल मग फक्त घेऊन यायला लागल
ह ना प्रण्य का समानस पण पाहिजे ना घरी पवाल तसे
हा ते सोयीचं पडेल ना आपल्याला आपलं आपल्यापिने अण
हम्म
तेवढ्यासाठीठी अजून पैसे वाया घालायचे
हम्म कस म्हणजे मगे ना टेन्शन नको
च जाईल ना आणि तुम्ही समजा बटाटे नसल घेतले तर मग सर तुम्ही चिप्स घेऊन या ना
नाही चिप्स आणणारची मी पण आहे ना बटाटे आपल्या किती ट्रीप टाकायला आम आ विकत
ह खिचडीपूर्त बटाट्या अंत इल्बो पण म्हणजे तुम्ही म्हणता ना म्हण जे तयाचे म्हणता ना तुम्ही
हा ते ना माझ्या आहे घरात ते करेल माग काय त्याला मला बटाट्याची बोन आली होती बाहेरून नातेवाईकांकडून आली होती मला मग बटर श गून ना मी तेवढे काय केलं तेवढे दोन बटाट्याचे दोन इंच चिप्स केले डायरेक्टली माहिती का आणि ते खूप व्यस्थित ठेव ना ते करचा अारथने राहत ना त्याे कोणाच्या मुख गेलं तर ते सन ना
ह चालेल मग ते विचारावं लागेल नाही तर मग एकदा ते त्याचे कसं बी तेल वगैरे द्यावं लागेल मग आपल्याला असं वाटतं
हो तेच तर मग डबा देणारच ना मी तेलाचा आता एवढं थोडी खिचडीला लागणारे कामटेला लागणारे
हा एवढं तर नाही लागणार बरं ठीक आहे मी जाणार तस विचार ठीक आहे तुम्ही पण फोन करून विचार मी त्यांना सांगते तुमच्याना सगळं कॉन्टॅक्ट वगैरे म तुम्हाला काय वाटत काही नाही विचारून घ्या आणि तुमचं सांगा मग कस होतं गाडी ऍडजस्टमेंट वगैरे
हा
किंवा म मला फोन करा जर माझ्याकडे अववेलेबल अस ल मग मी मी येऊन जाईल कस होोगेत नाग तेवढ्यासाठी ये त्यात पैसे घालायचे
कशासाठी
अ आपलं ते सामान आणायसाठी ते खिचडी वगैरे राहतील ना त्याच्या पातीला
हा हा नाही तुम्हाला माझ्यामुळे एवढेच कशाला त्रास नाही नाही तुम्हाला माझ्यामुळेच कशाला त्रास
नाही नाही काही नाही
हम् तेच तर नाही त्रास कसा होगो त तुम्हाला त्रास नको व्हायला मा त्या गोष्टींचा
त्याच काही नाही बाकी तब्येत वगैरे बरी ना
हो हो एकदम व्यवस्थित आहे थोडा आज जरा आराम केला कालपासूनध चालू ते आता आजे म्हटलं आता यांना फोन करू बावीस तारखे जवळ आले सामान कसं झालं तर मग तिकडेच तिकड तिकड ते आचार्याला सांगतेय मी तसं कि त्यांच्याकडून तेवढं घेऊन टाका आणि लगेच मग हिशोबी क्लिअर होऊन जाईल मला त्रास राहणार नाही बाकी का आहे नाही सर्व काही तुमच्या भरोश्यावर चाललंय आता
काही नाही काही नाही होईल होईल सगळं चांगलं होईल
हम्म
व्यवहार केले ना गोष्टी तर चांगल्या होऊन जात आधी ठरून ठेवलं ना मग खूप प्रॉब्लेम होऊन जातात त्यापेक्षा वेळेत केल्या ना गोष्टी एकदम व्यवस्थित होऊन जातं, जास्त टेन्शन नाही घ्यायचं अचानक ठरवलं की होऊन जातं.
तेला त पण कसं थोडं दडपण झालं आ कस एवढं हे का कस समोरच्या त्रास नको असताना एवढा गोष्ट करायच्या ना खायच्या ना तर चालायचं राहत एकच समोरच्याला त्रास नको बाकी दुसरे काही नाही चालेल मग तुम्ही त्या दिवशी बोलून घ्या मी तेच्या भाजी टाकू राहिले मला तेवढं कोटेशन ते सेंड करून द्या हम् पण त्यांना मार ठीक ठीक सांगासं एक गावर त्यांना वर्ष नेहमीच होऊन जाईल मग असं
हा हा चालेल ना
चालेल ना च ठेव
हो हो
ह हम्